हां बोल की.
कुठ आहेस.
आहे घरात आहे.
ह ह ह ह बाकी निवांत.
काय नाही बग निवांत तुझं.
आहेय चाल आहे.
जेवलास काय.
नाही जेव्हायलाल आ ते नाही. जा प्रॉपर्टी घ्यायचं चालय. तर कोणती जागा आहे काय बघण्यामध्ये अशी.
कुठल्या एरियामध्ये म्हणजे काय कसं.
काय नॉर्मल प्रॉपर्टीज क
आउटसाईड सिटी पाहिजे काय सिटी मध्ये पाहिजे लाय.
कसं प ना असं आता ती प्रॉपर्टी बघून. बघायला गेलं तरच.
हा हा जर सिटीमध्ये आपल्या बघायला गेलंस. तर तुला मिळणार पण जरा असं कॉस्टली पडणार. आणि जरा आउटसाईड बघायला गेलं अस तर तुला मिळणार बजेट फ्रेंडलीमधी. आता जसं की आपल्या इथं जर एक गुंटा घ्यायला गेलस. तर तिची प्राइज मिनिमम जात तुझी एक पन्नास पन्नास लाख चाळीस लाख. जर तिझं आउटसाईड झालेल असलं तर तुला ती पस्तीस मध्ये मिळत्या.
ला मिळत्या. ओके.
तुझे यात वाचतत कमी कमी दहा टक्के.
हम्म बरोबर.
असा विषय आता आम्ही पण परवा म्हणजे आम्ही घेतल्या नाही जागा बालिंग्यात.
तुम्ही पन घेतल्या.
वय त्या आम्ही एक गुंटा घेतल्या तिकडं. ती आम्हाला काहीत. किती तवा घेतलेली बग तीस पस्तीस का ते आता त्यािची प्राइस झाल्या पन्नास.
कितल्या.
आणि आता आम्ही तिकडे घर पण बांधायले असं विषय तीस पस्तीस लागायला पडलेली बहुतेक.
तुम्हाला.
मला पण डॉट माहित नाही.
ऑलमोस्ट डॉट.
त्या आम्ही बालिंगा घेतलेली बघ.
हा हा हा की क किती वर्षांपूर्वी घेतली.
दोन हजार अ बहुतेक एकवीस का बावीस साली घेतल्या.
ह ह ह ह.
तिजी आता काॅस्ट वाढल्या ले. जर तू इन्व्हेस्टमेंट साठी घेत असशील तर ले बेटरच आहे ते पण. मग मी म्हणतोय इन्व्हेस्टमेंट साठी घेत ना असलं तर आउटसाईडलाच घे प्रेफर.
इन्व्हेस्टमेंटसाठीच घ्यायचा आहे सोड मला पण. खरं ते आउटसाईडला जरासं असं ते पाण्याचं हेज ते अवघड पडतंय लाईटच. त्यामुळं आउट साइड जरासं अवघड पडते ना.
हम हम.
लक्ष ठेवता येत नाय.
ते ब होय.
ते सगळं अवघड पडतंय. म्हणून काय कळत नाय. तरी माझ्यावर कित्येक अबग हाय किती येणार हाय. तरी माझं बजेट हाय हे चांगल आहे बजेट दोन कोटीच्या आसपास बजेट हा. हाय माझ नाही बजेटचा
हम् हम्.
असा विषय हाय. हम बघितली तर जवळपासच. इथं बघितली होती हा तिचं सिटीतच बघायची आहे जवळपासच बघायचं मला आणि ती जागा चांगली आहे म्हणजे बिग इन्व्स्टमेंट आहे गाइंड ऑफ जास्त
आता इथं निघल्यात बघ आपलं कुठं माहिती काय हरि ओम नाग. ऑफर मध्ये निघल्यात बघ जागा तिथं इन्व्हेस्टमेंट साठी चांगल आहेत एकदम
एकदम.
एरिया पण त्या आपण इस्कॉनला जातोय बघ तिकडं.
ह ह ह बरोबर बरोबर.
तिथं आता प्लॉट झाल्यात पडल्यात. तिथं जर इन्व्हेस्ट तिथं स्टार्टिंग तिथं वन बीएच के असेल की एक पन्नास स्टार्ट तीन जागा किती घेण्यावर देण्यावर हाय किती घ्या घ्यायच. ट्रल अस
हम हम हम. त्या ऑर्डरल
होय आता आता ये हाच विषय हाय रं.
अला एया प्र जास्तॉ
ते जरासं असं चांगला एरिया आहे जरा फस्टग्रेटेड एरियामध्ये येतंय.
त्या हरीव हा सपोशकेटेड एरिया आहे सोड रिची एरिया आहे काइंड ऑफ
हम्म.
त्या हरिओमनगरमध्ये की नाही. अ माइक मित्र राहते. त्याला जरा असं विचारून एकदा बघतो मग काय होतंय काय?
माझं पण एक मित्र राहतय तिथं ती एबीसी बिल्डिंग आहे बघ नाव काय त्याचं विसरलो.
हम हम.
तेथे एक राहतय त्याला आणि मी विचारतो ते निघ. तर फ्लॅट घेतलेला तिथं वन बीएच केे का टू बीएच के होता बा आठवण. ते काय तर त्यांना पन्नास पर्यंत पडल्याला.
पन्नास अच्छा.
फ्लॅट.
फ्लॅट हम् हम् हम्.
म आता इकडं. जागा असं ज पडत्याल तुला त्या त्या तेवढ्याच रेंजला पडणार सोड.
आणि जर शान्या मग मुंबईतले तेन केवढं महाग हायत की जागा मग शान्या मग मुंबईत पण चौकशी तीच की मुंबईत पण चौकशी केली एक वन बी एच के च फ्लॅट होता काय? म्हणजे जमीन घ्यायची म्हणालं तुम्ही खरं मुंबईत जमिनी नाय मग हे बघितलं ते ह किती आहे ते आणि शहाण्या वन बी एच के फ्लॅटची किंमत काय हाय म्हायते काय एक कोटी पन्नास लाखान
होय अरे होय तेवढं जातंयच हिकडं आता आमच्या मावशीनच घेतलय बघ तेवढ्या आता माझ्या पण तीन मावश्या तिकडच राहत्यात.
हम्म मुंबईला
हा एका मावशीच हाय ते काय घरात म्हणजे एका मावशीनं आत्ताच रिसेंटली फ्लॅट घेतलाय. ते एरिया जरा असा हाय सोड चांगला पण असा एकदम प्राईम नाय त्यो पण तीला किती वन सी आर पर्यंत का मोस्टली पडलात
लयच महाग हाय बाबा मुंबईत तर
अरे मुंबईत लय महाग हाय.
आणि पुण्यात म्हणलं तर मग ते पुण्यात एक चालत ती सोड
पुण्यात पण चालते इन्व्हेस्टमेंट पुणे, मुंबई, बेंगलोर
हा तेच पुणे, मुंबई खरं घरातली म्हणाल्यात एवढ्या लांब जागा घेऊन
हा ते जरा लक्ष बिक्ष ठेवता यायला पाहिजे तिथं पडूनच काय उपयोग नाय.
जे करायच जरी म्हटलं तरी काय करताय येणार नाय म्हणाल
हा ते विषय हायच समज तू घर बांधायला काढलस नाही होणार ती तुला आता शाण्या सांगतो की आता आम्ही इथं बालिंग्यात इतूय आम्हालाच दूर जायला जमत नाय. आता आम्ही पण तिथं बांधवले ना तिथं
हा बालिंग्यात
तिथ त आता दररोज आम्हाला पण जमत नाय जातोय पण काम असल्याव कधी तर.
रोजसा एवढा असं हे करता येत नाय.
तसं नाही आपलं डेली रुटीन हाय.
हम कळाल सोड. ते अवघडच आहे शान्या लांब कुठं तर जागा घेतली की नाही तीच बोंबाबोंब होत्या. तेच काय कळत नाय.
त्योच विषय हाय पण तुला तेज तुला एकदम तुला त्येचा आर टी ओ मिळणार तुला रिटर्न ऑफ इन्हेस्टमेंटल तुला प्रॉपर मिळणार.
हम्म हम् हम हम्
चांगले मिळणार तू आज जरी घेतलीस आणि उद्या जर विकलीस तुला एक लाख रुपये प्रॉफिट पडतोय निवांत. एक लाख पण मी लयच कमी बोललो.
तरी आता मी काय सीन करणार हाय माहिते काय एक कोटी मायाकडं आहेत म्हणजे माझी हाय इन्स्टमेंट कुठं कुठं कुठं मग ती काढून एक कोटी हुत्यात मायाकडं. आणि एक कोटीचा आसपास लँड लोन घेण्याचं म्हणतोय मी ती करून मग दोन करोडं होतंय. दोन करोडची मग जागा घ्यायची असं म्हणालोय मी मी शक्यतो बघ फ्लॅट घेतला तर मुंबई पुण्यातच बघणार. म्हणजे तिथं बांधायाचा तेन काय परत विषय येणार नाय. फ्लॅट जर घ्यायचा असेल तर म मुंबई पुण्यातच बघणार आणि जर जागा घ्यायची असेल तर मग आपल्या इथं कोल्हापुरात तेन कुठं तर अ चांगली मिळाली तर सांगली साईडला तेन नाहीतर साताऱ्या साईडला सातारा जरा लांब होतय सोड. सांगली आणि कोल्हापूरच्या मधी तेन कुठं तर मिळाली की नी तर मग मी तिघी तिथं जागा घर घेण्याच्या ऐवजी जागा जर घर घेण्याच्याऐवजी मी जागा प्रेफर करेन. असा विषय हाय.
माझ तर तुला सजेशन आहे की हायवे साईडला बघ जर तुला कोल्हापुरात घ्यायची असली तर. कारण कि तिथल्या जागा एवढ्या वाढत्यात फास्ट लई
हायवेला अस सगंळ ते बिजनेस च आहे रे त्या कोल्हापूरच्या आणि सांगलीच्या हायवेला सगळं ती सिऱ्यामीक
हा ति ती हाय सोड. तेनच्या पण जागा विकायच्या असतात बघ. एक एक बंद करत्यात ती पण एकदा बघ जरा. नुसतं जरा इन्फॉरमेशन काढ जरा.
कुठला ब्रोकर बीकर कोण हाय का बघ ओळखीचा असला तर सांग रेिकमेंड कर त्याला माझं नाव
कॉन्टॅक्टमध्ये तुला त्याचा कॉन्टॅक्ट नंबर नंतर सेंड करतो मी.
हा तेच याला रिकमेंड कर मला सांगा अस असं बाया म्हणून.
पण ब्रोकर पण खात्यात लय सोड.
ते काय एक दोन टक्का खाणारच रे आता काय पर्याय नाय जागा चांगली मिळायला पाहिजे. ती आयुष्यभर राहणार आहे बरोबर.
ती पण हाय सोड जागा काय चांगली असत्या काय विषय नाय
त्यात कॉम्प्रोमाइज नको रे काय ऐक जड दोन पैसे गेलेले चालल मला.
हम्म ते पण आहे जास्त पैसे गेल्यावर पण चांगली जागा पाहिजे.
हा जागेवर काय तरास नको जमिनीचा विषय झाला ते कोर्टमध्ये केस बीस ते तसल काय मला परत हे नकोय बाबा ताप नकोय डोक्याला मला काय व्हायचं असेल ते आताच होऊ दे व्यवस्थित
होय.
असा हाय माझा सीन तरी
किती जागा किती घेण्यात म्हणालायस तू व एक गुंठा दोन गुंठा
आता हो येईल तेवढं मी असं काही स्पेसिफिक ठरवाला नाही
दोन कोुटी मध्ये तुला आपल्या ट्राईम मध्ये आलेस की तुला मीथे की पाच सहा घुंट्यापर्यंत
हा मग तेवढंच घ्यायच
हम्म काय तुला फ्युचर प्लॅन काय तिथं फार्मबिं बांणार आहेस किंवा
जाऊदे जागा कुठं मिळेल त्यावर डिपेंड आता जर त्या सांगली आणि कोल्हापूरच्या हायवेला मध्ये मिळाली तर ती एकत तर जागा भाड्यानं मी देऊ शकतोय कोणाला तर काय तर अ कारखाना बिरखाना टाकायचा असला नाहीतर काहीतरी सिरॅमिकच तेन उघडायचा असला. आणि तर मी स्वतः तिथं उघडू शकतोय. जर मुंबईपुण्यात झाला तर मी अ स्टडीला जे येत्यात तिथ सगळी त्यांना मी फ्लॅट देऊ शकतो. देऊ नाहीतर मग तिथ कोण तर भाड्यान असेल त्यांना मी देऊ शकतोय. म पुणे आणि मुंबईमध्ये आणि जर कोल्हामध्ये आल कोल्हापूरमध्ये आलं तर फक्त मग ती जागा राहणार तिथं काय बांधलं जाणार नाही म्हणजे सुरुवातीला तरी नंतर पुढच तर तुझा विचार काय माहीत नाही मला असा सीन आहे. म्हणजे फक्त मी तिथ जागा घेणार कोल्हापूरच अजून मी जागा घेतल्यावर मी काय करणार हेचा अजून मी विचार कराय नाय कोल्हापूरच्या बाबतीत तरी
हम् हम्
काल नवका
कळाल कळाल
असा विषय आहे बघतो
तू एकदा आपल्या सिटीत एकदा विचारून बघ ब्रोकरना आपल्या सिटत अशा कुठे जागा आहे तुला जर प्राईम लोकेटेड चांगलं वाटलं तर ठीक आहे नंतर तू आउटसाईड म्हणजे असं सांगली बिंगली आपण बघू शकतेस
नाहीतं ते इकडं पण नाकायत कायखदमॉडी साईडला ते
कदमवाडीत पण आहेत की जागा माझा मित्र एक राहते कदमवडीत त्याला मी कॉन्टॅक्ट करून विचारतो जला
हम्म हम् हम्म हम् तिथं पण जर आपल्याला मिळालेत का नाही चांगले होल
हमंम
कधी बघायला पाहिजे जरा
होय होय मी ना तुला फक्त जर अशी चौकशी कर कारण की जागा काही एका दो दोन दिवसात घेण्याची घोषणा आहे
अ वयय त्याला तर लिई चौकशी करायला पाहिजे सांध्या हा तेच
तर आमची पण ती घ्यायला चाल होती बघ महिनाभर तरी आमची घरातली बघाली माझा जास्त हात नव्हता सडत्यात तो ती शेते जागा घतानारा विचार करावा लागते
हा
एरिया कसा आहे डेव्हलपमेंट कशी होणारी जी किंवा काय
पुढ चालले विचार करायला लागतो चार पाच वर्षाचा म्हणाय गेले तर
ह जाग्याची कायन्हेस्टमेंट काय लाईफाईम आहेयच रे तुला
हां ती लाईफ टाइम इन्वेस्टमेंट होते अे अस स येना
हो बघ मग तुझ्या हच्यान आणि मला कॉन्टॅक्ट कर काय वाटलं तर
हां कायब मदत लागली तर तुला फोन करतो मी मला नाही तर आप पण एक तदा जाऊ आणि एक तदा पपघुमूनण हो क्या म्हटलंर ज तुला टाइम ते नसला तर हां तेच जागा बाकी नि वाांध
बाकी काय निन तुग